हा कशा आहात?
बरी आहे. तुम्ही?
मी पण आहे बरी आणि काय करताय तुम्ही, म्हणजे शिक्षण वगैरे काय झालंय तुमचं?
माझ झालंय बी कॉम. एम कॉम झालाय आता मी घरीच असते जॉब ट्राय करायलोय.
हा आणि घरी म्हणजे- मी पण आता घरीच आहे. मग माझं बी ए आयटी झालंय इंजिनिअरिंग झालंय आयटी मध्ये
बी इ मध्ये
हा मग तेच मला पण घरून हवं होतं म्हणून मग म्हंटलं बघूया ही माझ्या एका फ्रेंडकडून कळाल.
हा हा
हम् बाकी मग किती फॅमिली मेंबर आहेत तरी
सात जण आहे आम्ही माझी दोन मुलं माझे मिस्टर, दिर सासरा आणि सासबाई
हो का तुम्ही म मोठ्या का
होय मीच मोठी
हा- हा- हा आणि कुठे राहता मग-
शिडूल ला
हम कुठं आलं ते इ इचलकरंजीच्या
हा इचलकरंजी वाडी रस्त्याला-
हा -हा -हा तिथ- तेच माझी मैत्रिण पण एक होती तिथं शिरडोंन ला
नाव काय
अ नीता म्हणून होत नीता आणि काय म्हणतस म अठवे ना तुमचं मग नवीन जाॅइ झालाय तुम्ही-
नाही मला सेकंड टास्क आलाय की मी जॉईन होऊन एक पंधरा वीस -दिवस झालं
अच्छा हा -हा -हा आणि
आणि काय नाही
तुम्हाला रे अं म्हणजे व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेज
मी -मी दोन्ही
ह काय
नाॉन व्हेजिटेरीयन आहे
ह आणि व्हेज हम -हम व्हेज मधलं काय व्हेज मधलं काय आवडत तरी-
मला काजू करी-
हा
पणीर होय मी घरी -घरी बनवते सगळं-
होय काय मग ते काजू करी कशी बनवता रेसिपी सांगू शकता का तुम्ही- मी पण ट्राय करेन हा- म-
आ पहिला एक चा सांगते किती जण आहे तुम्ही-
आम्ही आता चौघ जण आहे सासू सासरे मी मिस्टर
हा मग तुम्हाला काय जास्त लागणार नाही पण अ तीन -तीन कांदे घ्यायचे आणि शंभर ग्राम काजू घ्यायचा तीन काजू कट- करा काजू म्हणते सॉरी कांदा कट करायचा आणि शिजायला घालायचा पाण्यात आणि त्यात हा- पानं शिजायला घालायचं
हा -हा
अर.. म्हणजे ते ट्रान्सफर- रंट होऊस पर्यंत शिजवायचं आणि काजू असतं ना अ- पन्नास ग्रॅम काजू त्यातलं त्या कांद्यात शिजायला टाकायचा
हम्म -हम्म
आणि ट्रान्सपरंट होऊस पर्यंत शिजवायच शिजवून ह्याच पेस्ट करायचं कडला ठेवायचं मग आता आपण अ- टोमॅटो तीन घ्यायचे
हा
त्यातं आलं, लसूण, कोथिंबीर टाकायचं कट करून घ्यायचं आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं
हा कचेच ना
कचेच बारीक करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आणि अ- हेच्यावर गॅसवर कढई ठेवायच कढईमध्ये तीन चमचा तेल टाकायचं तेल टाकायचं आणि टोमॅटोची प्युरी त्यात घालायची एक मिनिट टोमॅटोची प्युरीे घालायच्या आधी खडे मसाला असतात की नाही ते फूल आणि तमालपत्र लवंग दालचीन हे सगळं टाकायचं टाकायचं आणि अ-ते अ.. छान असं तेल सुटेस-पर्यंत हे टाकल्यानंतर कि नाही खडा मसाला टाकल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर ते एकदम असं तेल सुटेस पर्यंत की नाही भाजून घ्यायच त्याला छान व एकदम मस्त म्हणजे त्याला मस्त हे होतय असं भाजून घ्यायचं अ- तेल सुटेस पर्यंत मग त्यात तेल टाकायचं तेल आणि
आपण कांदा आणि काजू उकडून घेतलेले ते काय करायचे?
ते सांगते की मी त्याची प्युरी करून आपण साईडला ठेवलय ना हे आप -आपण टोमॅटो ते तेल सुटुसपर्यंत भाजलं ना त्यात चटणी, मीठ, गरम मसाला, जिरा पावडर आणि गरम मसाला नस नसला तर चालतोय पण जिरा पावडर आणि धन पावडर टाकायच. आणि हे पण -हा आणि हे पण तेल सुटुस पर्यंत भाजून घ्यायचं मीठ पण टाकायचं हळद पण टाकायचं भाजून घेतला मग ते का तेलात भाजून घ्यायचं कारण चटणी त्यांनी टाकून तेलात का भाजून घ्यायचं नंतर ते आपण कांद्या त्यात आणि काजूची प्युरी घातलं की नाही ते सगळं पांढर होतय मग त्याला कलर येत नाही.
हा- हा- हा- हा..
त्याला आधी भाजून घ्यायचं मग आता त्यात कांद्याच आणि काजूच पेस्ट टाकायचं
हा.
ह्याला छान अस तेल सुटुसपर्यंत भाजून घ्यायचं
हा -हा
मग आता काय करायचं? हम्म.. पनीर मसाला असतोय ना आपला आता काजूकरी मसाला आलंय पण मी कधी युज केलं नाही ते, मी कायम पनीर मसालाच युज करते पनीर मसाला असतय ना ते घ्यायचं, आणि त्यात शाई दुधावरची साय असते कीनी ती साय टाकायची आणि जरास दूध टाकायचं. आणि ते मिक्सरला लावून घ्यायचंय क्रिमी क्रिमी क्रिमी होतेय ते मग हे आपण हे जे आता मिश्रण केलंय ना भाजून तेल सुटूसपर्यंत भाजलय ना हे सगळं मिश्रण प्युरी? त्यात हे घालायचे.
अच्छा
समजलं ना मग हे टाक हे घालायचं हे घ ल्यानंतर काय करायच एक पंधरा मिन एकदम बारीक गॅस वर शिजायला ठेवायचं.
हा का
ह शिजलं ना अ की त्याला परत तेल सुटते.
हा
मग तेल सुटल्यानंतर आपण काजू पन्नास ग्राम साइडला ठेवलेला असते की नाही ते का तुपात भाजून घ्यायचं छान असं कुरकुरीत गॅस बारीक ठेवून भिजवायच्या नाईत. गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायच
हम्म हम् हम्
जेवायच्या आधी एक दोनच मिनिटं त्यात टाकायचं अ तुम्ही जेवायला बसला ना, जेवायचे बसवायच्या बसल्यानंतर सुद्धा टाकला तरी चालते कारण ते कुरकुरीत छान लागतात.
होय ना? हा हा हा हा.
असं करून बघा मस्त लागतोय.
हा थँक यू हा मी करून बघेन करून बघेन. होय ना हा हा अऍक्च्युली माझं पण माहेर इचलकरंजीचच आहे. हा मग त्यामुळं ते तर तुमच्या गाव गावाला जाताना ते तळ्यावरचा गणपती लाग ना नदीवर
नाही नाही नाही ते शिरदवाड
हा मग हे कुठं आलं म्हणायचं.
टाकोडे शिरडून
हो का हा हा हा
ता माहिती
हा हा हा
टाकोडे शिवडून मार्गे हम्म तिथं. हा हा वाडी तेन जवळच वाडी आठ किलोमीटर इतन
मग जाताय काय वाडीला
तर जवळचण उपयोग नाही ह्या माझ्या मिस्टरांना वेळच नसते.
ह ना हं छान वाटतंय तिथं पण वाडीला
मस्त आहे.
आणि कुठं फिरायला वगैरे गेलेला होता काय?
फिरायला फिरायायला मावशीकडे गेलते.
हा हा म्हणजे असं छान बघण्यासारखं असं
नाही ती कोकणात आहे तिकडे काजू बाग वगैरे आहे ते एकद घरच असं निसर्गरम्य वातावरणात आहे ह मस्तच वाटते तिथं
चांगलंय तेवढं कोकणामध्ये आणि म्हणजे काय बघण्यास सारखं आहे काय तिथं
इथं काजूचा भाग व्हरायटी वरायटी इकड आम्ही जे खा नाहीेत तिथं खायला मिळते
नात आहे का
नाही नाही माझ्या मावशीचं घर
हा हा हा आणि माहेर तुमचं
हे शिरडूनच ऍक्च्युली काय झालं मी श शिकायला आजोळला होते
हा
कर्नाटकमध्ये चिकोडीला
होय
हम्
कन्नड येते का तुम्हाला
होयत क
होय माझ्या पण मा मामांचं गाव म्हणजे बेळगाव
बेळगावला आमचा आज कोर्टात कामाला होते
हा हा हा हो काय हा म्हणजे चांगलं आहे एज्युकेटेड आहे फॅमिली तुमची
हम्म सुणची
हो आमच्यात पण सगळे म्हणजे एज्युकेटेड आहेत अ आता म्हणजे तिकडं खरं मामा वगैरे एवढे नाहीत शिकलेले त्यांचं कसं कापड बिजनेस कापड व्यवसाय आहे त्यांचा
माझा मामा इंजिनियर आहे त्याला त्याला दीड लाख पेमेंट आहे
होय ना काय कोणते म्हणजे कोणत्या फिल्डमध्ये
त्याच बायोकेमिकल आहे
हो
ह मामी पण बायोकेमिकल मधली आहे तिला तिला एक लाख पेमेंट आहे माझा भाऊ इंजिनिअर आहे
अरे वा हा हा
आणि मोठा मामा अ हे होता हम् तो वारला कॉपरेटर होती ते
हा हा हा
ते पण गव्हर्नमेंट जॉब देऊन सगळं हे करून घेतलेलं ते त्यांनी वारले
कशामुळे मग ते काय
त्यांना अचानकच असं हे झालं जरा अपंग होती ते
हा हा
तस चांगले होते तर अंग होती त्याच्यामुळं आणि ते अचानकच त्यांना ताप आला ताप येऊन घाम त्यान सुटला अंगातलं एकदम अस ताकद जाऊन
प हम्म हम् हम्
ऍक्च्युली मी माझ्या मुलाला प्रेग्नेंट होतो ना?
हा
सव्वा महिना चालू होता. तेव्हा वारले मया ला सांगितले सुद्धा नव्हते की तुझा मामा वारलाय.
अगं बाई पाप सक्कके मामा?
सक्के मामा?
हा बघा.
मला सांभाळलेला मामा अचानकच वारलय. आणि मला माहितच नाही मूल चार महिन्याच झाल्यानंतर मला समजलं. ते पण आजी घेऊन न दोन नाही मूल दोन महिन्याच झालं. आणि आजीकडं मला पाठव पाठवायचं म्हटले त्यानी.
हा हा
तेव्हा मला समजलं की बाबा असं असं झालंय.